तुला आवाज नाही आला तर, सांग हां. आवाज जाला नाही तर, सांग म्हटलं. येतोय येतो.
मी जा मच जोरात बोलते वाटत.
बिल्डिंग मधले सगळे ऐकत असतील.
हा झोपले ना आता सगळे, बारा वाजले. तुझ्या कॉलेजचा अनुभव सांग ना मला.
माझ्या कॉलेजचा अनुभव, कॉलेजला कुठे ग जास्त माझं जाण नाही होत? माहीतच नव्हतं, मी आठवड्यातून एकदाच जायच.
तरी सुद्धा
जास्त नसायची. माझी एक कॉलेजची मैत्रीण हाय ना, ती माझ्या इथेच राहते शेजारी, पण आमचं आता भेटणं पण नाही जास्त होत. कधीतरी बाजारात दिसली तर तिच्या घरी मी जायचे रोज ती गरीब हो ती खूप गरीब होती. अ वडील वडील नव्हते मला वाट हां नव्हते पण तिच्या घरी आहे ना मी जायचे आणि डब्बा वगैरे म्हणजे न्यायचे कधीतरी कधी नाही न्यायचे. ते पण तिच्या घरी तिची आई आहे ना अशी अ कामाला वगैरे जायची. दुसऱ्यां कडे तर ती अ मला तिच्या घरी जेवायला द्यायची रोज रोज अकरावी बारावी नाही तेरावी चौदावी पंधरावी मला वाटतंय ती माझी एकच मैत्रीण होती खास अशी.
हां हां.
अम्म जास्त मी अ जाय म्हणजे जाणं नाही व्हायचं जास्त माझं कॉलेजला कोण नसाय च ना माझ्यासोबत कोणंच नव्हतं आपल्यापैकी मी एकटीच होते.
एकटी होती? हां हां.
हा मग त्याच्यामुळं जास त अ अशी जाय टाळायचे म्हणजे आठवड्यातून एकदा वगैरे अशी कधी दोन दिवसांनी तीन दिवसांनी अशी जायची आणि त्या दुस ऱ्या बिल्डिंगमधली होती एक मैत्रीण ती ती असायची ती पण दांड्या मारायची सारखी.
मी होती ना मनीषा होती ना सोबत?
नाही गं मनीषा आर्ट्सला हो ती. तिझं बी ए होतं मनीषाचं, माझं बी कॉम ती ही माहितीये प्रमिला? हां. ती असायची माझ्यासोबत. अ पण ती पण हे कराय च्या आणि ती ही इकडची स्टाफ. म ती शुभांगी. या दो घीजणी असायच्या कधीतरी. जाणं व्हायचं जास्त काय मला हे नाही, कॉलेजचा जास्त अनुभवच नाही. मी जास्त कोणाशी त्यावेळेस बोलायचे नाही ग.
का ग, कॉलेज कॉ कॉलेजच्या कट्टा कट्यावर कधी गप्पा नाय मारल्यास.
ते कॉलेजच्या कट्ट्यावर नाही ग. मित्र बघ. वगैरे असे कोणच नव्हते, मैत्रिणीच होत्या अशा
अभ्यासच केलास फक्त.
हा हा नंतर म नंतर आहे ना कॉलेजच्या नंतर मग जरा बोलायला लागले मी म्हणजे जेव्हा मी दुकानात वगैरे जायचे ना शॉपमध्येध्ये तेव्हा बोलायला लागले जास्त
आता नॉनस्टॉप
हा आता नॉनस्टॉप बोलायला लागत भरपूर बोलायला लागत
आधी बघ ना आपल्या वेळी किती शांत होतो बोलत नव्हतो आधी म्हटलं किती शांत होतो बोलत नव्हतो
हम्म त्यावेळे शांत त्यावेेळेस कोणाशी बोलायचं नाही बघायचं नाही सरळ आपला रस्ता
आणि आत्ताचे मुलं आत्ताच्या मुळ कॉलेज म्हटलं की कॅम्पिंग आलं गप्पा आल्या आणि डायरेक्ट दिवंगस बोलतात पहिल्याच आठवड्यात मुली पटवल्या
हो तेच ना
ह्या जाणारेशन च्या मुलं त्या मुली पटवल्यानंतर म अभ्यासाला सुरुवात केली हा त्यांच्या कॉलेजचा फस्ट वीक असतो
ह
आत्ताची
आत्ताच्या मुलांचे अ सगळे एकदम क्लोज फ्रेंड असतात आणि त्या थोडे जास् फॉरवर्ड असतात सगळे
आपल्याला कळत पण नव्हता आपल्या क्लास मध्ये कोण आहेत कोण नाही वर्ष संपत आलं तरी सं माझ्या क्लास मध्ये ही माझ्या क्लास
किंवा म्हणजे त्यांच आता काय एकमेकांशी म्हणजे बोलून वगैरे आताच शिक शिक्षण त्याच्यात मुलं हुशार पण आहेत भरपूर आपल्या वेळेस एखादा प्रश्न विचारायचा वेळ आली का पण बसायच उत्तर देत मला नका विचारू हा मान खाली घालून का मला नका एखाद्या सरांशी किंवा मॅडमशी नजरे नजर झाली आणि कौलं मग म बघाय तस नाय वड डरपोक हा आणि असं हे पण नाय आपल्या म्हणजे मला तर नाय एवढा कॉन्फिडन्स अजून पण नाय हा तुला सांग त्या दिवशी गेटटुगेदर होत ते. त्या दिवशी आहे ना ते. अस अस ओळख वगैरे. करून द्यायची सांगितलं ना प्रत्येकानी स्वतःचं सांगा काय आता सध्या काय करताय तुम्ही आणि शिक्षण किती घेतलतं. आ आणि म्हण जे नाव वगैरे सांगायचं मुलं किती ती काय करतात वगैरे असं सांगायचं होतं ना.
अच्छा हा.
अ तत पप.
घाबरायला होत होतं माहितीये सरांसमोर पण आता पण घाब रायला होत होतं.
मग ओळख करून दिली का नाय दिली.
आज सगळ्या शेवट नंबर होता माझा दुसऱ्या बेंचवर पण आवाज गेला नाय सो मुलगी बसलेली दुसऱ्या बेंचवर ती बोलते मला मम्मा तुझा आवाजच नाय आला मला एवढ्या जोरात बोल ले मी. बघ ना घाबरूनच आधीच माझ. म्हणजे अस स्टेज डेअरिंग नाहीये का.
नाय कधी केलीच नाय कशात भागच घेतलेला सगळ्यात मागे तेच तर तसंच बसायच गेला आवाज.
हम्म.
लपून बसायचं ही अडचण आहे ही.
हॅलो
थांब अं एक मिनिटं. हॅलो
हा बोला
हा बोल.
एक मिनिट थांबा मी फॅन बंद करून बघते. हॅलो.
येतोय का माझा आवाज. मी आता सगळं शांत केलं एकदम. फॅन वगैरे बंद केले तर बिल्डिंगला आवाज जायचा सगळ्यांना.
येत नाहीय का.
मलाच यायला प्रॉब्लेम झालाय, काय तरी
तुझा स्पीकर खराब झालाय.
हा. आता आला बघ. हा खरच मधीतच येतय, स्पीकरचाच प्रॉब्लेम असेल मग काहीतरी
हो ना, एक काम कर उद्या जाऊन मार्केट ला स्पीकर बसवून घे फोनचा.
अरे हिने सांगितलंय. म जोडवे करायला, तर तू म्हणते मोबाईलचं काम कर.
ते अधिक मास अ
हा हा तेच मगाशी विषय चाललेला ना, तर ते आता केलेले चांगले असतात, मी म्हटलं मी कधीच केलेच नाही. तू वर लग्न झाल्यापासून पंधरा वर्षात दोन दुसरे हेत माझे.
अरे बापरे! नाही करतात इकडे, घाटावर पद्धत आहे ना. त्या अधिक मासमध्ये करायची. अ जावायला बोलवाय च आंबरस पोळी खायला जेवण धोंड्याचा महिना. कपडे घ्यायचे लेकीला जावया ला. आणि गिफ्ट करायचं. सोन्याचं चांदीचं जे तुम्हाला पॉसिबल असेल ते.
हां.
था आहे जुनी.
हां आणि आता ते अ काय गं आता ते आईची ओ टी भरायचं ते आत्ता आलंय काय गं?
फॅशन. ते रील्स बनवण्यासाठी आधी नव्हतं हे सगळं असं. आणि एकमेकांचं बघून म सगळे करताय, पण काही लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलंय, कारण आता सपोज एखादा गरीब असेल त्याला नाही सोन्या-चांदीचं द्यायला जमत जाव तो मुलीचा छळ करतो. एक असा किस्सा झालाय कय एक तीने साईड केला त्याच्यामुळे मोर्चे काढले होते की हे जे पद्धत आहे त सगळी बंद करा, कारण प्रत्येकाच्या प्रत प्रत्येकाला परवडत नाही, ते करायला आजा अ आजच्या या काळात, मी आता म्हणे की ही प्रथा तुम्ही बंद करा. अरे पूर्वी साधं सिमपल होत. फक्त जेवायला बोलवाय आणि कपडे घ्यायचे गावायला
आता हो, एक काहीतरी मधी नाही, चप्पल चांदीची चप्पल ना? चप्पलच होती ना ग?
पण होली दसऱ्या जावला हे सगळ्यांना होत नाही. म एकमेकांचं बघून सगळ्यांना-
हा. हे करता ते कॉम्पिटिशन करायला जात-
हा. माझ्या पण सासूचा- दुसऱ्यांनी मला घ्यावी जमेल का नाहीतर मुली त्यांना आवाज दे बर
हा. बरोबर. तेच ना.
ते काऐकलंच पद्धत आहे जास्त इकडे बाकी कुठे
हा इकडे काय आपल्या म्हणजे, ह्या साईडला तर नाही कधी, मला पण नाही कधी, म्हणजे तर ही बोलत होती बहीण माझी. जी का आपण जाऊया आणि आपण अस अस ओटीपी वगैरे भरायचं त मट- आपल्याकडे इकडं पद्धत नाही कुठं कशाला फोटो ठेवायला स्टेटसला.
ते केलंच ना तर, तुम्ही ना दोन तीन- दिवस करू शकतो नंतर त्या अमावस्या आता ते संपणार दोन तीन दिवसचो अधिक
नाही ग, आता नाही. आता तर काय, आता तब्येतच तिची डाऊन होती आईची. त्याच्यामुळे आ- तर नाही जाणार मी तेव्हा आधी बोलत होती का तीहे काय झालं सगळ्यांची थी स्टेटवर चेदा हा त्याच्यामुळे मग ती बोलत होती म्हटलं कुठे आपल्याकडं नाही पद्धत आपण कुठं वाढवत बसायचं
बरोबर आपण आहे ना हा कॉल झाला की मनीषांनी छान हा कॉल झाला ना की ठेवून देऊ हा कॉल झाला ना कि ठेवून देऊ आपण मग उद्या सकाळी बघु हा ना साहेब उठलेत आता पाणी ठेवलं ह ना
म्हणजे अजूनपर्यंत कामच करत होता.
हो ग, टाईमच नाही भेटत चार तास फक्त परत भेटू चाल चालन चालन चल आराम कर तू- पण
झाले का आ
ओके, हो हो झालं चल, बाय गुड नाईट.